हॅलो हा फ्रेश का
हग बोलकी
हम्म जेवलंस काय?
नाही अजुन तु?
तेच मी पण जेवायला. अर ते नाही तुला एक विचारायचं होतं?
बोल की कशा संदर्भात जाणार आहेस?
म्हणजे तेच एक प्रश्न आहे? मला एक सांग म्हणजे आता आमच्या विद्यापीठामध्ये कीनय. अ काहीतरी स्पर्धा आहेत. आयडिया प्रेझेंटेशनच्या मगं माझ्या आयडिया त ह मी असं तयार केली. मला मा एक विचार हाय व्यवस्थित. आणि मग तो मला जरा कॉलेजमध्ये सादर करायचाय. त्याचं प्रदर्शन करायचं आहे खरं माझी समस्या अशी आहे मी बोलताना मध्ये मध अडकतोय माझा विचार व्यवस्थित नसत म्हणजे मला जे विचार आहे ते मी बोलत नाही व्यवस्थित क्लियर त्यामुळे कशाला कळना नाही आहे आणि म त व्यवस्थित होत नाही ते ते डीली लॉक होत नाही. मग तेच तू जरा कॉलेजमध्ये तसल जास्त करायचंस ना. अँकरिंग बंकरिंग त्यामुळे तुला माहित असतना. गोलाप फोंडावला जरा.
काय तुझा स विषय काय आहे कशा संदर्भात बोलणार आहेस किंवा काय?
म्हणजे ते हे आहे रे आयडिया प्रेझेंटेशन म्हणून स्पर्धा
ओके ओके
आणि मग ती आयडिया आहे का नाही माझी माझी आयडिया कशाबद्दल आहे माहिती आहे. ती सँड आणनला जर म्हणून आली आम्ही केला आमच्या ग्रुपन. आणि मग तो प्रेझेंट करायला आम्हाला असा विषय आहे. मग तेव कसं प्रेझेंट करू वे ऑफ प्रेझेंटेशन मझला सांग म्हणजे?
पहिला एक म्हणजे तर पहिला तू ते तुला ते माहित ना सगळ.
ह तिची माहिती सगळी मला व्यवस्थित आहे म्हणजे व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित आहे. फक्त सांगताना स सांगता येत नाही व्यवस्थित हां ते व्यवस्थित. क्लिअर होत नाही त्यांना.
पहिला एक काम करतो एक एक पेन आणि पेपर घे.
बरं
आणि त्याच्यावर तुझं जे काय डोक्यात येते ते सगळं उत्तरावं त्याच्यावर. ते पहिला बघ तू व्यवस्थित लिहिलेस काय. कुठं काय चुकलंय तुझं कुठलं पॉईंट किंवा राहिल काय.
हम्म हम्म हम्म
मग ते एकदा बघते जर झालं तर त्यानंतर तू मला ते सांगाय लिहिलेस किंवा काय आत्ताच करून बघ किंवा. नाहीतर तू नंतर पण करू शकतेस आहे ह्याचाण तुला थोडा स्वतःचा आहे कॉन्फिडन्स पण जरा वाढेल.
हम् हम्म आत्मविश्वास.
सगळ व्यवस्थित लिहू शकतेस त्यानंतर मग तू ब एक कारण की तू जेव्हा पहिला लिहोस ते नंतर. तू जर लिहिलं तू या लक्षात राहते. एक दहा मिनिटापर्यंतर जसं की आता आपण पेपरला गेलो असते. आणि पेपरला गेल्या आपलं क्वेश्चन असतात. त्याला आपण उत्तर देतोय ते एक थोडक्यात ना थोडक्यात आपल्या आठवत असेल आप आपण काय बऱ्यापैकी लिलय.
हम्म हम्म हम्म आधी काय लिहिलंय ते.
ते थोडक्यात तसं होते तो तसं करून बघ आणि तर म्हणजे तू बोलण्याची सवय ठेव सारखी तू ते च्या घरातल्यांबरोबर शेअर कर किंवा मित्रांबरोबर. किंवा तुला जे एकदम तू त्यांच्यावर असं समज कम्फर्टेबल अस त्यांच्यावर शेअर कर.
हम्म हम्म हम्म हम्मम्म.
तेच्यान तुला स्वतःचा पण कॉन्फिडन्स वाढल. आणि तुला ते मांडायला सोपं जाईल.
अच्छा अच्छा अच्छा.
आणि सगळ्यात महत्त्वाच तू जेव्हा हे करायचं असतेस तर त्याच्या अगोदर आरशात प्रयत्न कर स्वतः कड बोलून एक तुझे एक बॉडी लँग्वेज असते ती व्यवस्थित ठेव.
हा हा हा हा बरोबर बरोबर म्हणजे
चांगले एक प्रदर्शन होईल थोडक्यात तुझे जे कोण घेणार आहेत. इंटरव्यू तवा काय?
हा हा हा हा. म्हणजे मी आता एकदा पानावर लिहून काढतो सगळं एकदा जे काय असेल ते. आणि त्यानंतर म जर आम्ही आरशात बोलून प्रयत्न करतो मला जमतंय काय तसं. आणि माझा जरा पोस्चर बॉडी लँग्वेज बघतो व्यवस्थित आहे काय.
हा बघ की बघ.
वाटलं तुला जर वेळ असला तर मी तुला पण एकदा जरास बोलून दाखवतो म्हजे कॉल
हा बोल ना को मी आता फ्री आहे.
हा मग ते एकदा करतो कसं काय काय होते बघतो मग आणि कसं. तुझं काय काय चालू हाय आता?
काय ना मी पण आहे आता कॉलेजमध्ये आता ऍडमिशन घेतले आता बघू आता पुढ का आता पंधरा तारखेपासून होणार आहे. कॉलेज चालू कॉलेज पण चांगलंच आहे मिळालं.
मला कणी माझ मित्राकडनं नंबर मिळाला तुझा. मग तेच. करून म्हण करून बघूया म्हणलो आहे काय सांगत.
हय काय हा हा तू काय करतेयस सध्या आता?
आता तेच की मी बीटेक केला करायला लागले संजय घोडावत ला. कॉलेज ला अ मॅक मेकनिकल इंजिनियरिंग सेकेंड इयर चालू आहे. डीप्लोमा केला ना मी. बी सी केेला इथं डिप्लोमा केलेला. विवेकानंद ला आणि तिथनं मग डायरेक्ट सेकंड इयर मी आता हीकडं आहे. संजय घोडावत ला. म ऐकाय आलं तू डी वाय पाटील ला ऍडमिशन घेत.
होय होय ते घेतलेय मग ते जरा आता चालाय सगळी प्रोसेस. होय पंधरा तारखे पासन चालू होणार आहे.
अच्छा अच्छा अच्छा.
मग कसं वाटत तुला कॉलेजच पर्यावरण दिन?
म्हणजे हाय सोड कॉलेजचा म्हणजे पर्यावरण आहे कनी ते बेस्ट आहे.
तुम्हाला एक काम कर पाहिला तुमच्या कॉलेजचा पर्यावरण कस आहे ते मला एक प्रदर्शन करमाझ्यासमोर
म्हणजे काय हे आहे काय
तू मला म्हणजे ती तुला हा ती तू त्याचा सपोर्ट घेऊन तुमला ते सांगू शकते जे ख तुझ जे मेन आहे
हा हा हां म्हणजे दुसऱ्या टॉपिकवर फक्त ऑडिशन कळयच हम् हम् हम्
आता तुझ आता तू कॉलेजला तर दररोज जायचच असशील तू सगळं बघलस ना तुमच कप सग सकडे फिर त तुम्हाला ते थोडक्यातांग कि मी हा इथ इथं आमचं हे आहे इथ तसा आहे कॉलेज आमचं किंवा तुला जे काय वाटते ते कॉलेज बद्दल तुमच्या हम्म त्यानंतर मग मला तुझा टॉपिक सांग
हा हा हा हा हे बघ मी एक शॉर्टमध्येध्ये सांगतो थोड्या्या वेळात अ आमचं. सो कॉलेजमध्ये तर पहिला इंटर इंटर केल्या गेल्या म्हणजे थांब या असं होते माझं विसर मी डिरेक्टली असा सीन होते. त्यांना परत एकदा आम्ही प्रयत्न करतो परत एकदा प्रयत्न करतो. म्हजा कॉलेजचा म्हणजे ते जमीन एकरमध्येध्ये खूप मोठा आहे. भरपूर मोठा आहे आणि आच्या कॉलेजमध्ये ऑलमोस्ट सगळं हे आहेत क जे बीटेक आहे एम बी बी एस आहे एम बी ए आहे ऑल ऑल सगळ अवलेबल आहे स्टडी साठी तिथं त्यानंतर मग कॉलेजमध्येध्ये एक तर सगळीकडे हिरवळ आहे
हा
पल्युशन कमी आहे प्रदूषण जास्त नाही हिरवळ हिरवळ आहे आणि त्यामध्ये मेंटेन मेंटेन सगळं व्यवस्थित आहे आणि क्लिननेस असतो पूर्ण स्वच्छ असते कॉलेज पूर्ण वॉशरूम दिन स्वच्छ आहे आमचा स्टाफ चांगला आहे सर लोक सगळे चांगले आहेत टीचर लोकोनी पण चांगले आहेत
हा हा
सीन आहे आणि कॉलेजमध्ये सगळं स्पोर्ट्स अवेलेबल आहेत आणि स् प्रत्येक स्पोर्टससाठी प्रत्येक वेगवेगळे सेपरेट ग्राउंड आहे फुटबॉलसाठी दुसरं मैदान आहे क्रिकेट सा दुसरं मैदान आहे बॅडमिंटनसाठी दुसरं आहे कोर्ट त्यांचं त्यांचं टेनिस साठी हा हॉर्स रायडिंग हा म्हणजे सगळं सगळ तिथं हात खेळाबाबतीत टय कांदो हा आहे जुडो कराकटे हा आहे सगळं सगळं ऑल ऑल स्पोर्ट बाबतीत स्विमिंग हय आणि मी फुटबॉल पण खेळतोय संजय गोडावतकडनं
होय काय चांगलंय की
तेच आणि आता आमची मॅचेस पण झाल्यात अ तिथं संजीवन कॉलेजवर होत्या पन्हाळ्यावर
हा हा हा ते ऐकलेलं मी एका मित्राकडून
अ त्यात आम्ही रनरप आलू दुसरा क्रमांक वस्लामचा
हा हा हा तू आता आधी मला स्टोरी सांगलीस ना ती व्यवस्थित सांगितलीस म्हणजे एक थोडक्यात दराळ कलास पण हा चांगलं सांगतोस तो असं वाईट काय तू करू शकतस जरास फक्त तुला जरास नाही प्रयत्न कर एक दोन तीन वेळा तू प्रयत्न कर तीन चार वेळा कर.
अच्छा! अच्छा! फक्त आता जरा सांगितलं कण्य मी जे जरां अस, मित्राच्या वेनूत
हा बरोबर आहे, बरोबर आहे, ते सर आल्यत थोडं जिभ अडकली हे हे त्यांच सगळं सगळं
तेच, तेच, तोच विषय हाय. जरा स प्रोफेशनल वे मध्ये सांगता आलं कण्य जास्त डील लॉक होण्याचे चान्सेस वाढतात.
होय, होय ते तर आहेच.
हम्म तेच.
तू काय कर जायच्या अगोदर तू एक तू एक दहा वेळा तर प्रॅक्टिस कर. मी तर म्हणतोय, म्हणजे जेणेकरून तुझं ते एकदम परफेक्ट येईल. आणि असे प्रॅक्टिस कर क तू ते रटू नकोस. तू ते पूर्ण समजून घे प्रॉपर तुला आ समज तुला मी प्रश्न विचारला की ते तुला उत्तर लगेच पाहिजे तू त्याच्या माग विचार कराला नको.
हम् हम्म हम्म हम्म समजा आला पाहिजे आधीच.
समजायला पाहिजे हा हिन काय मला विचारलाय, नाही नंतर बघणार हा हिन असं विचारला. हिज्या माग काय असू शकते, हे थोडक्यात हे जो लोक जास्त चुकी करत्यात इथं.
हा बरोबर, बरोबर.
की तुझ्यावर कुठल्या पण, कुठल्या पण टाईपचे प्रश्न येऊ शकतात.
हम्मम.
आता तुला जो इंटरव्ह्यू आहे ते तुला माहित नाही कोण असल. किंवा त्याचा एक्पिरियन्सय असल ते एक्स्पेक्ट
हम्म, तेच, तेच, आणि मी विषय काय माहिती आहे का ही एवढं हे असं उतावळा होऊन तुला फोन का केला माहितीय का? जर हे जर इंटरव्ह्यूला जर आवडलं तर ती मिनिमम आम्हाला, फायलॅकची फंडिंग देणार आहेत, फाय लॅकचं भांडवल आम्हाला देणार आहेत. पाच लाखाच डायरेक्टली, त्या आयडियासाठी. आणि म्हणून मी एवढं तुला डेेस्परेटऊन फोन केलाय की मला तुझं टिप्स अँड ट्रिकस सांग की कसं तू करत होतास.
हा तेच की पहिला एक स्वतः एक आत्मविश्वास ठेव तू आता, असं समजू नकोस की मी अडकतोय यात. आता सराजवळ जाऊन मी काय बोललीन किंवा काय तर तू स्वतः विश्वास ठेव पाहिला तू तुझ्या जे जवळची माणस आहे त्यांच्या समोर तू मांड. त्यांच्याकडनं तू त्यांच फीडबॅकस घे. काय म्हणतात काय बघ, तेच्यावर तू, तुझं ते काय असेल ते त प्रयत्न कर.
अच्छा! अच्छा!
त्या माध्यमातून तू व्यवस्थित होणार आणि हे काय हे फक्त तेे एक्सपिरियन्स मॅटर करतय म्हणजे तू जेवढा अनुभव या जास्त घेतलास तुला तेवढे जास्त थोडक्यात आत्मविश्वास राहणार. आता हे तुझं पहिल्यांदा दुसऱ्यांद असल्यामुळे ते तुला वाटाले आता जस जसं मला आता मी केलय दोन चार वेळा आता मला मी कोणासमोर पण गेल, तर मला ती पहिल्या टायमिंगच ती मला ते फिलिंग येणार नाही.
आता मी नॉर्मल बोलू शकणार दुसऱ्या समोर गेलो तर. मग तेस तू पहिला जे फॅन तू पहिला, पहिला बघ आरश समोर प्रयत्न कर.
हम्म, हम्म, हम्म.
तू जे काय सगळं केलंय आठवलायस, ते मला सांग. मी ऐकून घेतो. मी आणि की त्यात काय तुला मदत करू शकतोय का बघतो. कुठल्या तू कुठल्या वेळने सांगशील किंवा तुला काय तिथं मानयला पाहिजे या ठिकाणी. आणि
अच्छा अच्छा अच्छा, तेच तेच मी तुला विचारा म्हणलो कारण तू कॉलेजमध्ये भरपूर फंडिंग क्रॅक केल्याले असते, पाच लाखाचे.
होय, तेही केलतं.
की म्हणून तुला विचारायच म्हणलो आता. असं बी
हा, हा हा. काय नाही तू विचारू शकतेस, कधी पण तू माझी मदत घेऊ शकतेस.
चालतंय चालतंय, थँक्यू थँक्यू.
बर, बर, ठीके आहे, तु मला फोन कर निवांत मला तुला कुठला काय प्रश्न असं मी नक्कीच उत्तर दिल तुला तेज.
हा धन्यवाद, धन्यवाद.
काय चालते जेऊन घे म.